हा बोल काय म्हण ते
काय करायल्यास हॅलो
हॅलो
हा काय करायल्यास हॅलो
बघ आवराय लागलोय तू
आवरलं ब आत्ता घरातलं कामावर जायचं हाय जरा वेळ झालाय म्हटलं कामावर निवांत जायाचं काय करनार मग
झालं तुज आवरलंय घरातलं माझं बी नाय अजून काय सगळं आवरायचं कपडे आयेत अजून भांडे आहेत झाडू फरशी स्वयंपाक आहे थोडा
हा हा अजून आवराय नाहीच वे मग घरात
आज आवराय नाही आज शनिवार कस लेट होतय ग ह्यांची फक्त डब्यांवर खचडी द्यायची असते
होय बरोबर आहे कि
गे नंतर निवांत म्हणजे जरा निवांत आवरतय शनवारच तेवढ बाकीचे दिवस काय मग आहेच
होय आता पोरांच्या शाळा चालू होतील की ग
नाही आज आता चालू होतील पंधरा तारखेनंतर
हा हा मी पण जाणार आहे उद्या गावाला परवाशीला अत्तर्वच तास चालू होणार की
होयंच की
म्हणताना मग जाणार आहे म म्हटलं बघूया तरी फोन करून आता आज जायचं कामाव म्हटलं आज द्या दोन दिवस जरा गावतय कामाव जायला कामगार नसल्यामुळे म्हणलो त्या पारच्या पुढं जायचं म्हटलं संध्याकाळी निवांत
होयंच की
लागलोय बघूया आता मग अजून काय आज गेल्यात तेनी दुसरं दोन तासाच काम आहे म्हण ते तेवढं जाऊन करून येतो म्हणून गेल्यात म आता ते करून आलत कि मग जायचं डबा भरायल तो तर थांब म्हणलं डबा भरू नकोस मग म्हणलं राहू दे तिकड नंतर भराईल कवा येतील त्याचा नेम नाही ग मगच कशाला डबा भरून ठेवायचं दुपारी आत म्हणजे मग दुपारच्या पुढे जीऊनच जायला बाहेर पडाय बरं बरं पडते नाही
होय हेच क्या!
उगच डबं घेऊन जायला नको वाटतंय मग जायाचन तिथं जेवाया बसायचं त्याचा काय उपयोग त्याच्या वाटणीच म्हणलं नंत तर आता नाष्टा झालायस की सकाळचा!
म काय आवडलं गेले त्याच्यावर!
नाही बाई घरातलं सगळं आवरलं सोड! आता फक्त वरलं जरा येते झाडून! काढायच! आणि जरा अस आज बॅग बघायच की राहिलेली कपडे लागणार नाही ती तेवढी बॅगेत भरून ठेवायची उद्या कामाऊन येऊन गावात नाहीत ग कपडे सगळे! याला म्हणता म्हणताना थोडे थोडे घेऊन जायाचं! भरून ठेवायच! म्हणजे
आता रजा चालू झालं म्हणा आता तू जाणार म्हणाती! दे
होय बाई मी आता जाणार तस सकाळच मग तासाला त्याला प्रॉब्लेम येतोय नी सकाळी एक दोन तासाच असतय ग सात वाजता जात्यात येत्या दहा येत्यात माझी बहिण किती असत्या दहा पंधरा दिवस तशीच! म्हटलं जावा! जाऊया तिकड काय करणार म त्यात मम्मीला पण लोड होतय ग त्याला बारक्याला त्या दोन्हीसनी आमच्याच सनी पोरगिला पण खर
नाही सगळ
माय पोरगी म्हणल दहा पंधरा दिवस अजून सुट्ट्या ये तोवर ठेव कुठ ठेवतीस आता घोरत ना
नाही नाही आपली काय कुठं पण जाई नी काय आपली पोर आप आपल्यासोबत ठेवलेली बरी बाय!
होय पोरांच पोरग कस थांबू पोरांचं काय वाटत नाही ग एवढं पोरींची भीती वाटते नाही बाहेर! ठेवायची म्हणतान त्याच्या वाटनी च लांब आपले संघ असलेली बरी आणि झालं की ग महिना झाल की सुट्टी झा एक तारखेला गेले वर्ष आता झा गेल्या महिन्यात आलोय त झालंच की सुट्ट्या संपल्या आता! मग काय करायचं! पडू तिकडं आवरायच नी जायाच! मग जा गेल्यावरती म्हणा लागली अपर्णा! पावसाचा अजून काही नाही म्हणून आमची काम चालू आहेत. नाहीतर पॉलिश मारायच सगळा गोंधळ एवढा एक आठ दिवस नाही पाऊस पडला कनाई टेन्शन नाही कारण पाऊस पडला की मग दोन कामं आमची जरा पॉलिश ची थांबलेली आहेत ग. मग तेवढी आता मला त्या घालवाय आल्यात कि तिथंच आहेत नाही कागलमध्ये कमनर मध्ये ती दोन्ही दोन्ही पण ति पॉलिश मारून घेणार हाय दोन दिवस म जरा कामावर जायला पाहिजे तिथल्या तिथं सोड, म काय घरात बसून चालत नाही. खरं पॉलिशला काय वाटत नाय दुसरा काय नाय आता काम असलं की जरा वाटतय ना
मग स्वयंपाक झाला म्हणा आज काय केलं स्वयंपाला
स्वयंपाकाला वय लाल पोळ्याची भाजी जरा केलो. मटकीची आमटी भाकरी भाकरी ह जरा सुरण कांद्याची भाजी ज तिन लागल्यात अगं दोन दिवस झालं. ते सुरण कांद्या पाठी मगा आल ते नाही आता उगू न पावसाळ्याला ते परवा गेलोलो गेलेलो कामाव तिथं सुरण कांद्याचं फुल लागलेलं. मग फुल काय करायला लावायला फुलका, केलो नाही ते फुलाची भाजी सोड मला ते कसं करत्यात माहिती नाही. के म्हणजे ही सुरण कांद्याची भाजी माहिती आहे नई. ती पानं कवळी कवळी आल्यात त्यांच लागल्यात तिने जरा स्वाती भाजी कर वर्ष झालं भाजी खाऊन ती ह्याच दिवसात गावतेय ग पावसाळ्यातच की आत्ता चालू झाली नाही लागायला मग सुरण नाही नाही आ दुकानात मिळतय की ग खालना आणले ते लावले आमच्या परड्यात. ताम्मी ते विकत मिळत ये मुदव्या म हे काय ते मुळव्यासाठी औषध आहे ते ते उठत नइ मग त्यासाठी मग खर कस भाजी तेजी खायला चांगली लाग आगहूत म्हणजे आळूच्या पानाची कशी आग होत्यात तशी आग हुत्या आगी आग हूत्याात ना खर ते आमसूल अ टाकलेत तने त्यान आग पण जास्त तघेतनाइ लय बनवते ग भाजी कसली मस् लाकत्या वय नॉनवहेज बी सरशी इल असली म्हजी आहे
काय माहिती इकडे काय आमच्या शहर ठिकाणी काय माहिती ते सागत ग ते काय म्हणतात न का ओरिजिनल सगळ खाण खायच आपल्या गावाकडनच ब सगळ
होय होय खरच की आता मी पण करंदयाच पण आणलय आर्थव न परवाशी तीथ कामावर गेल्याव कनी तीथ ते करन करंदयाच पण होत अ मग खरं त्यांनी मला ती भाजी कशी करायची माहीती नई काकी करतेया मंम्मी करतेया म आता जा तानू उ्या घेऊन जाणार मम्मीला माहीतीये नई जाताना पिशवीत घालून घेऊ जाणार मंम्मी करत त्या म मंम्मी ला म्हणायच तेवढीच करून दे म्हणायच बघूया करून म ट्रायल घ्यायची म पुन्हा कदीप पण चालतय ग मिळाल तर का आणायला आस करायच म त्याची भाजी आणि छान मस् सगळी ही खायाला मीळत्या नई मला लई हाऊस खरच की तुला सांगू मला ग नी हाआपल्या रे युलर बटाटा वांगी हे खातेली स मला अस ते म्हणजे माळव्याचा एवढ हाऊस वाटत नाइ खायला पण मला का गावा कडल्या आमच्या त्या पातरीची भाजी कुरडूची भाजी मुरडू कसली भाजी ह ह ह मोरशेंडे्याची भाजी गोडी कारली ही भाज्या क नाही आता रानात मिळते त्यात की ग ह्या दिवसआता चालू झाल्या शेंडवेल हे भाज्या कणी आता चालू होत्या ह्या दिवसात त्याला औषध कुठलंच नाही हं कसल म्हणजे कस रानात उगलेली आहेत ग भाजी कडवीची भाजी हा आता हे मिरग चालू व्हायच्या आधी आता हे वातावरण झालय ते कणी की आपोआप त्यां उगतात ह दिवाळीकडे ते आपोआप मरून जातात झाड आणि ह्या दिवसात कनी त्याला आपोआप पालवी फुटते काय चालू होतंय अजून पावसाचा पत्त्या नाही बघ तरी सुद्धा पालवी असती फुटल्याच ते सगळ्याचनी
ते बी आहे खरं
आळूचं गरगट करायला किंवा वड्या करून खायला मला आवडत्यात खरच की मला गावाकडे भाज्या भाज्या लय आवडत्या हं हं
नाही आणि मिळतय ग
मिळतय म्हणजे आम्ही पावसाळ्याला तीन महिने माळवच घेत नाही
बग सगळे गावात घरातले बसलेत
याचं बी घातलेलं असतंय, आता मिरग चालू झाला की जरा दुडकीच पडवळचं असं भा बी घालताव की आपण. जरा परड्यात ना घालतोयच की, मं म् ते खरं ते लागायस पर्यंत आमच्या शेतातल्या भाज्या चालू होत्यात. आता गेलं रवायला गेलं कुठं बांधाला पात्रीची भाजी दिसली काढून घेऊन यायची धुवायची तेवढी चिरायची कांदात चटणी मिठ घालायचं करायची कसली भारी लागत्या बिन औषधाची.
मं
शेंडवेलाच दिसलं शेंडवेल काढून घेऊन येतोय. मोर शेंडा मला तरी काय दिसायचा विलाज नाही चा मी बोंबाले तिथं कामं कामा बोंबालीच. सगळे, तिथंच मी चालू करतोय बग काढायला शेंग सगळ्या भाज्या. आलं म्हणलं की तेवढीच चिरायची कांदा घालायचं काय चव लागत्या माहिते काय भाज्यासनी. असं पुरं त अं पुरवटाईत. नाही मी तरी भात पण त्याज्यासंगं भाकरी बणित
त्याच्या संघच.
मला लय आवडते बाई तसं खायला. म्हणताना मी यांना तसच खातो करतोय नी. मग काय करणार तर. मिळतय ते खायचं बघ. म पावसाळ्यात न कसं, अगं बाई तुम अं आपण विकत घेतलेला वरणा बिरणा आता बाजारात न विकत घेतोयच की. त्या चवित ण्यापेक्षा कनी आमच्या इथं वरणा लागतोय बग, असली चव असत्या रान्यासनी आमी एकतीस डिसेंबर वरण्याची शेंगणी करतोय काय सांगायच सांग. सगळी म नॉनव्हेज खाऊन करत्यात आम्ही शाकाहारी अं म्हणजे असं व म्हणजे शाकाहारी काय आम्ही शाक करी जाईत त्याजेमुळं काय प्रश्नच नाही खरा. वरण्याच्या शेंगा करून म्हणजे हां
मी आता तेच म्हण्णा होतो तसं शाक कालेज वाल्यासनी शाक तरच आवडणार की.
नाही, कसं होतंय ते पनीर काजू म खायला हायच की पनीर काजू कायमचं हाय गं ते. त्याला कोण एवढं म्हणजे जास्त हे रत नाही, मला तर ते खायचा पण कंटाळा येतंय.
आणि वेजवाल्यांच कसं होतय, आला सन करा पनीर आलासन कला करा पण रास्त होतंय गं. नाही तेव येवचड पणी त्री एकांद्या पोळ्या एगोच पेटल्यात पोळ्या खाऊंगाआतं कट्टाळ आलंय.
नाही बाई तेचावयताक येतोय म्हणताना मी आणि मला नाही जास्त तसलं गोडबीड काय आवडत. त्यामुळे मी मला कुठली? पालेभाजी दिसलं ती सोडत नाही बघ. मला लई आवडत्याता शेतातल्या? पालेभाज्या हे आपल्या आता मेथी शेपू लाल पोकळा हे कायमच आहे गं. ह्या भाज्या आपल्याला कवापण फूल मिळतात ह्या ए नीटाईम तसं त्या भाज्या नाहीत त्या फक्त पावसाळ्यात मिळतात नेही. मग ती खायला लई भारी लागते.
तुमच्या कडं बाई मिळतंय म्हणून तूमचं चालत ते आमच्या सारख्याना सगळं विक कधी येऊन खायं लागतंय काय करते सां.
होय बाई ते पण आहे ह्या वर्षी जरा मला पण कमी पडणार की गं या वर्षी मी पण नाही आहे.
होयं ते बी आहे खरं तू बी आता यंदा नाहीस तिकडं म्हंटल्यावर.
मग पुन्हा शेताकडं कोण जात नाही गं पहिली कशी टोकन होती सारखं भांगलनी कराय गेलो की येताना भाज्या घेऊन यायचीत ने. काप मग भांगल्याणी कशात तीन भांगलनी तीन कोळपणी मग ते रोज हाच किसे शेताकडं गणपतीपर्यंत सगळ्या हज्या मिळायच्या आता कसं हं कराय वाट जातोय गं मग रवून लोवून आलो दोन दिवस कि मग तेवढ्या म्हणजे त्या एका महि्याभरात आम्ही मा प्रत्येकाच्या शेतात जातोय मग कुणाच्या पण शेत काढून आणं तावं नी मिळलती, महिन्याभरानंतर मग गणपतीपर्यंत कोण जातच नाही मग गणपती जरा हात फिरवायला म्हणून भांगल्या जातात एक दिवस तव्हा एक भाजी मिळलं मग कापणीलाच की मग कापणीला कुणाला भाज्या मिळतात्या संपत आलेल असते आणि जुन झालेल असतंय खाऊ वाटंत तूतत नाहीत त्या भाज्या
हा ह मला मग आणि काय म्हणतिसं निवांत आहीस.
निवांत आहे बघ आवरवरलं तूज आवरलं नव्हं
माझं अजून काही नाही आ
आवरं आवरं मग हा आवंर आवरं चालते.
चल बाय हा हा.